हा वाचता येत येत.
अच्छा मी म्हणलं मघाशा सारखं झालं का काय आणखी. मगाशी काय झालं कुनाश ठाऊक म्हणजे जो पहिला तुम्हाला मी केलता हा ना तु तसंच चालू मध-मध कट केलता मी. पण कसं काय ते तो आणि हा दोन्ही पण एकत्र असं चालू होत अ हा सेकंदाचा झाला. आणि तो दहा मिनिटाचा पहिला झालेला तो.
आला असल कधी ते सर्वांचं प्रॉब्लेम येते कंटिन्यू कॉल आले ना. हा सर बघा घेत रात्री बसते अकरा पर्यंत.
होय का?
आता आता एवढं उशीरा उटलास आता मला झोप याय लागलीया.
हो का?
हम्म आपल्या दोघींचे झाले आता पाच. बास करणार ये मी. आता माझं तोंड दुखायला हँ हँ!
नाही माझ सुद्धा तसच झालंय, मम्मी पण माझी म्हणजे बास, कर ग बास जरा झोप. म्हनलं नाही ग एक, एकदाशी घेत मी म्हनलं एवढे पाच झाले ना म निवांत झालं म राहिलं परत कोणाचेच नको आपलं आटापलं हा तू उद्या पण नाही तर संध्याकाळी निवांत करू शकता उशिरा.
नाही आता काय करते, उठते पहिला चहा करून पितेे निवांत. नंतर च मग करते पाच सहा कॉल कर तरं करून मोकळ होते. परत लो त्यांनी ना ग्रुपवर टाकल बरका की अ हा प्रोजेक्ट मोठा आहे म मला वाटतं ह्याच्यानंतर अजून एकदा यील. कॉलच असं मला वाट
हा त्या ताई नी बोलल्या त्या कि हा मोठा आहे, कॉ कुणास ठाऊक बाई आता काय त्यांच.
काय म हो आपण, आपण आता व्हॉटसअप ग्रुप राहूयात म्हणजे जर पुढच्या वेळेस आला तर आपल्याला परत, नवीन जणी हुडकायला नको परत.
हो ते चालतय की.
आपण कॉन्टॅक्टमध्ये व्हाट्सअप अपलं राहायचं म्हणजे आपल्याला परत आलं कि नक को असं व्हायला की नवीन आता हुडकत बसा.
हो ते पण हे म्हणजे प्रत्येकाच असं हो हूं प्रत्येकाचं आपापलं ब हूं!
म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही.
होय, होय हो चालतय की काही इशू नाही. मी तरी त्या ताईचा, पण केलाचं ओ त्या म्हणल्या ना मी ताई, उज्ज्वला ताई, बोलल्या. तेंचा करून घेतला असेल म्हणल व्हय असूदया का येवो, नाहीत ना येवो काय नवीन कॉन्टॅक्ट. त आपली पण ओळख
होय त्या निमित्ताने बोलण पण होतय, ओळख पण होती.
हं! आणि सगळचं नाही, नाही घरात. मी
ओके हा हा जाते बाळ नाही नाही मी करत होते बाळ झाल्या सोडला
मी नाही मी त म्हणजे त बाळ पण आहे ना आता नाही करत घरातच असते आपलं आपलं जमतच नाही आता आणि पहिला पण मुलगा हे नांव ठेवती ग त्याच्यामुळं दोन्ही हो हो हाता
आरे तसच होत्या मला पहिला पण मुलगी इच्छा होती पोरगीच झाल
हो का? ते म्हटलं
जे ते अपोजिटच असत
व्हय ते आसं पण होत की पहिला मुलगाच पाहिजे होता अ सॉरी पहिली मुलगीच पाहिजे होती ते नाही झालं म मुलगा झाला मग दादा म्हणून तरी दुसऱ्यांदा ऑप्शन घेतला की एक मुलगा आणि एक मुलगा ते समान होऊन जात ना आसं तरर शेवटी नाहीच झाल मुलगाच झाला
ठीक आहे आता काय ऑप्शन नाहीहाय झालं आता एकदाच टेन्शन गेल
हो फ्री झालं आता परत हम्म त्याचा विषयच हं झाल आता ये
हम्म लवकर मोठेपण होतेत आता बघता बघता जातेत दिवस एक दोन वर्षाच्या पर्यंतच
की आता हे मधी म्हणजे आता तो आठ वर्षाचा झालाय जर गॅप ठेवला मधी भरपूर कि परत अस अ मुलगी म्हणजे सगळंच हे केलं मुलीसाठी तर नाही काय ते म मुलगी नाही झाली शेवटी पण आता आठ वर्षात झाला माझा मुलगा तो मोठा
नाही खूप पण गॅप नाही चालत थोडं फार लवकरच विचार
हां तेच की तो झाला गॅप भरपूर पण त्रास झाला ना असं की डॉक्टर पण म्हटली एवढा गॅप ठेवतात का असं तसं? हे म्हटलं बाई आज हां हां तेच की म्हटलं आता काय? हां असं म्हणजे आता ती मनाची तयारी पण नव्हती ते पहिला म्हणजे आहेच की त्रास आपला जीवाचा भरपूर ना ते नको वाटायला लागल दु- सऱ्यांदा पण
ते कसं त्या त्या रेंज मध्ये झालं ना मग ते सवय होऊन जाते पटपट पटपट म्हणजे खूप गॅप पडला की ते परत नव्याने पहिला पाडा म्हणले की मग लईच कसतर होतंय ते
हूं सगळी तशीच म्हणत होती एकात दोघं होतात एकात दोघं हूं ते आता आठ वर्ष झाली हा मुलगा त्याचा तो आता आपल्याला काय नसतय त्याचा त्रास त्याचा तो आवरतो फक्त डबा वगैरे बनवून द्या त्याच चालेल असत सगळं त्याच तो मॅनेज करतो सगळं फक्त जेवणाच वैगेरे आपल्याला करायला लागतंय. क काहीच तेजी म्हणजे बघाय सु द्धा लागत नाय आणि आता ते ते पहिले पाडे पंचावन्न आता ते सगळं बाळाचं आता तिथंच पडलं ना पहिलं
हो हो आणि मोडती सवय आहे ल गेच मोडती आपली स व्हय आता माझं बाळ तर किती अडीच वर्ष पण आता माझ्या मावास भावाला मुलगी झाली. लगेच त्याला आता घ्यायचं कसं हो म आता कसं कराय च मी म्हटलं बापरे अडीच वर्षपूर्वी तर हे सगळं करून झालंय आणि लगेच आपल्याला वाटतं करायचंसं घ्याय च त्याची मान कशी धरायची म्हणजे लगेच प्रश्न पडतो आपल्याला आपला असताना कि पटकन काटा ह्याच्यात असला की नाय लगेच
हां ते बरे होतय तेच ना हूं तेच की, ते सगळी तशीच म्हणली पण नाही ते नको नकोच वाटत होत पण असतात की एकाल दोघं एकाल दोघं करून ते हूं हे एकाला बहीण भावाला बहीण नाही तर भाव अस असतच की ते पाहिजे ते वाटत हे त्याज हे ते झाल ते आता नाहीच आता काही नाही आता विषयच विषय नाही पुढे आपल आप
सांभाळायलला आपल्याला नाकी नऊ हाय आणि कुठल्य काय
हो तेच की त्यांना काय ते बोलताय ते सगळी ते त्यांना ते बोलताय ते मी आता विचार करते माझा मी पहिल्या ते आपल्या पर्समध्ये काय काय कुठ फिरायला चाललो कुठ चालो ते आपल सामान असायच. आता त्या पर्समध्ये ते पॅम पस त्याच खाऊ त्याच खाय आपल राहिल बाजूला ते मेकअप कधी करायच
कधीच नाही अवतारच असतोय आपला त्यात नाही सुधरत शांत लेकरं असल तरी गोष्ट वेगळी नाहीच होत शक्यतो.
तेच की अस नको नको वाटतय आता ते पहिल मुल होत. तेव्हा म्हणजे माझी सासरकडचे आलते सगळे तिकडे फिरायला म ह्याला घेऊन ये वर्ष पण नव्हत झाल त्याला आणि ह्याला म्हणजे कस असा खूप कडकडी खेळतो व्यवस्थित पण अस सगळ खेळायला जागा भरपूर लागते त्याला. ते आपण फिरायला जाणार गाडीत म गाडीतच एक सारख म गाडीतून कुठ फिरायला गेलो उतरल कुठल बघण्याच ठिकाण वगैरे असतय तिथ ह ते म्हणजे खाली कस त्या मुलाला सोडायच ना एवढ्या ह्याला म्हणजे खालीच सोडायचय खाली उतरायचय अस आणि रांगत होता तो गुडग्यावरती रांगायला आता कस रोड असतोय खड्यावर खडी अस ते वगैरे त्या कस सोडायच घरात आप वेगळ असतय ना ते नाही अस रडलेली मी अक्षरशः तिथ गेलते ना एवढी रडलेली एकदा म्हणजे सगळी आलती. मला पण वाटल नाही की नाही दमवायच म्हणजे एवढी सगळी होती सासू बाईन होत्या नंदा होत्या माझ्या मिस्टर होत ते
नाय नाय नाय आम्ही पण याला खूप लवकर बाहेर काढलाय मला वाटत सव्वा महिन्यातच बाहेर काढला आम्ही आला फिरायला. सव्वा महिना झाला की मावशी शेतात जाऊन राहिलो. अ सहव्या सात किया महिन्यात गावाला नेलं कोकणात नेलं. नाशिक. तिला न्यायला जाईल. इकडे हिडून आणल त्याला. त्यामुळे आता तर रेडी असतं कुठं पण चल म्हटलं की नाही. त्याला रात्री सांगायचं सकाळी आप. आपल्याला जायचे ते सकाळी एक हाकेट उठून आंघोळ करून दूध पिऊन गाडीत बसत. परत नाश्त्याची टायमिंग का थांब. जेव्हा नाश्ता करते परत निवांत. गाडीत जेवणाचा टायमिंग ला. त्यामुळे जेवण करत झोपतेंय काही नाही.
हम्म हम्म हम्म मग माझं.
त्याला मग सवय लागून जाते.
हम्म हम्म ते परत ऍडजेस्ट होत नाही हम्म.
त्यामुळे त्याला. मी पण खूप लवकर काढल.
हो मी नेलं त्याला एकच दिवस तिथलं तिथच फिरायला नेलं पण एवढी माणसं होती मॅनेज कराय हा जात होता सगळीकडं पण ला फिरायला ज दिवशी गेलो त्या दिवशी म्हणजे गाडी झोपल्या बाबा कस तरी आणि. परत फिरायला गेल कुणाकड. जायला नको मम्मी नको हे. कोणा काका नको आई नको कोण नको त्याला पप्पा पण नको मम्मी.
मम्मीच जीव खातात दोन तीन वर्ष माझप गाजून खातोडे ह्याला तर चालायला येत नव्हतं. दीड वर्ष कंटिन्यू कडेवर घेऊनेन हात सुजायचा माझं कुठं बाहेर घेण्यावर. अ हा उशरा चालला ना पाहुण्यने. दर वर्ष चालला उचलून घेऊन. घेऊन माझ्या हात सुजायचे एवढं.
तेच ना ना ते फिरायची मज्जा राहते ह ना ते तेच तेच ना ना फिरायची मज्जा राहते न बघायचं काय राहतय त्यांचं बघून आपल्याला असं वाटत ते आमची परत शेवटी घरातली म्हली मी मी स्वतःच म्हणले मीे येत नाही. पण घरातले म्हटले अ कॅपॅसिटी बघूनच. चेहराचं तोंड बघून आता तुम्ही येऊ नका. कसा असं तुम्ही घरात बसलेलं चाल. हा तेच कि नाहीत ती त्यांच्यामुळ आपलं पण नाही अ होत. नव नाई हा ते बाळ रडायला लागलाय चला बास करा हिथून थांबा. चला असं होतय ना तेवढ्या लांबून आलेले असतात फिरायला वगैरे
आपल्याला पण नको वाटतंय. वाटतंय जाऊ दे.
ठीक आहे ठेवू का मग बाय